हॅलो आवाज येत तुय कमा जा हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
क्यू
आवाज य तु काय मझा हॅलो तुझा आवाज येतोय मला
तेस तू कुठं आहे की तरी रेसिपी आहे तुझ्याकडूनून ऐकाय करायची
हो अगं बिझी होते मी थोडं
एवढं पुढं वी गणपती याला नाही मला गवाची कि ह
हा इे ग बोलकीि चालेल की मग मी तुला सांगते बघ रेसिपी गवाचे
ते तू गणपती
तुझा आवाज ब्रेकवालाय
तू जातची मेला
होय होय. आता मी सांगते बघ गव्हाचे खीर कस बनवायचं? नसेल तर, तुला तसं नाही जमलं तर, मग मी येऊन तुला बनऊन देईन किंवा मी डबा पाठवेन. खर आता तू आता मी थोड जरा बाहेर असल्यामुळे, मी तुला रेसिपी सांगेन आणि त्या पद्धतीने तू बनवून बघ. चालेल काय?
करते, म्हणजे मी नोट करणार आहे हा.
हा हा, चालेल चालेल. तू फक्त हा, कर म्हण जे मला कळेल की तू रेंजमध्ये आहेस हा.
ओके चालेल. म्हणजे तु मला सांग जेणेकरून मला टेस्ट ती तुझ्या हात मी एकदा खाल्लेली ना खीर त्यामुळ.
हा हा, सांगते बघ. सांगू काय?
हो हो सांग. मी घेऊन नोटबुक घेऊनच बसली आहे मी. हा,
हा हा, चालेल चालेल. नोट डाऊन हळूहळू कर. मी सांगू का? हा गहू गहू आध ती खीर बनवण्यासाठी खपली गहू मिळते. खपली गहू घ्यायच आणि एक वाटी गव्हामध्ये ते एक निवांत चार पाच जण लोक जेऊ शकतात, तेवढी खीर बनत्या. त्यामुळे तू खिरीच प्रमाण किती? म्हणजे घरात माणसं आहेत ते त्याच्यावर घे. मला मी तुला फक्त आता एक वाटीची सांगते.
हा.
एक वाटी गहू घ्यायचं स्वच्छ धू पाखडा पाखडायच त्याला. स्वच्छ धुवायचं आणि रा आता उद्या खीर करणार आहेस म्हणल्याव आज रात्री त्याला भिजत घालायचं.
ओके. म्हणजे पहिला ज्यावेळी आपण पाखडतोय त्यानंतर धुवून भिजत घालायचं?
हा. म्हणजे आता उद्या करणार आहे ना खीर आपण,
हं.
मग आज कर आज हे करायचं उद्या जर खी खीर करणार असलं तर, आज भाज म्हणजे भिजत घालायचं. काय आणि आता रात्रभर भिज ते चांगलं गहू. मग भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर काय करायचं? कु ककरला एक सात आठ शिट्ट्या द्यायच्या सात आठ शिट्ट्यामध्ये ते शिजून जाते पूर्ण मग त्याच्यानंतर असं र. घ्यायच रवीन घटळ म्हणजे पूर्ण घटळायचं. त्याला रवीन मग तरी पण हा. तरी पण ते इतकं काय लगे असं बारीक होत नाही त्यामुळ मी काय करते कारण असा अख्खा दाताखाली आलेला बरोबर लागत नाही ते गहू. मग त्याला मी थोडं मिक्स सरमधून बाहेर काढ. ते. मिक्सर मधून बाहेर काढते. काय आणि ते पण कसं पूर्ण पेस्ट. करायच नाही असं ओपड धोबड फीरवायचं म्हणजे
ओके मला एक अ मला सांग किती शिट्ट्या द्यायचं बोललीस तू.
एक सात आठ शिट्ट्या दि की सात आठ शिट्ट्या मध्ये होऊन जाईल. हा आणि त्यानंतर न काय कर सात आठ शिट्ट्या झाल्यानंतर न गव्हाच गव्हा आपण शेंगदाण लावतोय मग ते. मिक्सर ला शेंगदाणा दोनही अससच फिरवते की ह. त्या पद्धतीनं गह फिरवून घ्यायचं. अ गह म्हणजे अस पूर्ण ज तुकडे त्या गव्हाच फक्त दोन किंवा तीन तु होतील एवढं करायचं लई पण असं ओबडधोबड ठेवायचं नाही किंवा काय एकदम. पेस्ट नाही करायची त्याची मग ते एका परातीत काढून घ्यायचं. मिक्सर मधून मग आता काय करायचं भांड ठेवायचं मग मी काय करते आता आपण थोडस तूप टाकायचं तुपामध्ये सगळ ड्रायफ्रूटस अ हे करायचे म्हणजे काजू बद
म तू काय काय? भरतेस.
काजू बदाम पिस्ता आणि मनु मणके खर भाजून घ्यायचं नाही काजू बदाम पिस्ता आणि हे एवढं घ्यायचंय भाजून जरा असं आणि त्याच्यामध्ये ओला नारळ. कीस टाकायचं जरा आणि ते झाल्यानंतर
गैरे युज करतात
हो हो वेलची मोडा नाही जाय प मी युज करते पण आत्ताच टाकायचं नाही त्याच्यामध्ये आता मी तुला खीर बनवण्याची प्रोसेस आधी आपण पातीला घेतलं त्याच्यामध्ये थोडस तूप टाकायचं तब तुपामध्ये ते काजू बदाम पिस्ता भाजून घ्यायचे भाजून घेतल्यानंतर मध्ये अ ओल्याना रळाचा किस टाकायचा जर असं थोड जरा तुपामध्ये रोस्ट करायच त्याला पण पूर्णच त्याला पाळ करायचा नाही लक्षात ठेव मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा ते एक
ह
म्हणजे छोट्या छोटे होईल म्हणजे अंदाजेनुसार
आता एक ज्या वाटीने नाही आपण ज्या वाटीने गहू घेतले त्या वाटीचा केवढा गुळ घ्यायचा
दीड दीड वाटी घ की दीड वाटी ग म्हणजे तुम्ही कोड कसं खातय त्याच्यावर घे आम्ही दीड पाठीच घेतो आम्हाला लेह पण गोड लाला चालत
नाही मी तू जशी केलीस प्रॉपर मला तशीच पाहिजे
हा मग दीड वाटी घे किसलेला गुळघे चालेल आणि मग त्यानंतर तो गु कसलेला सगळा टाकायच त्यामध्ये कशामध्ये आता आपण त्या नाळाचं वगैरे तुपात टाकल्या य त्याात मग तेव असं पूर्ण वितळ आहे हा पूर्ण वितरणना काय होते अ म्हणजे असं त्याची एक क्रिमी क्र्रीमी असं बनत
वेस्ट हा
हा क्रिमी असे पेस्ट बनली ना थोडंस स थोडं गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये थोडसं म्हणजे असं जरा लिक्विड टाईप मध्ये करायचं ना हा एक ग्लास पाणी घाल क एक ग्लास गरम पाणी घाल किंवा दोन ग्लास गरम पाणी घाल म्हणजे गुळाचं म्हणजे तळून तो जास्त होतोय ना हे मग, त्या गा घातल्यानंतर ना मग काय कर ते गव्हाची आपण पेस्ट केलेली की नाही, ती टाकायची त्यामध्ये आणि पूर्ण सगळी मिक्स करून घे सगळी, पूर्ण आणि मग ते असं असं घट्ट घट्ट होतय मग त्याच्यामध्ये आणि परत म्हणजे तुला ते पाण्यासारखे पाहिजे त्या बघून म्हणजे खीर, पण जर थोडीशी शिजायला पाहिजे आपले मग आणि तेव तेवढ्या अंदाजान एक अ अ दोन तांब्या पाणी घाल गरम पाणी लक्षात ठेव खिरीला गार पाणी वापरायचं नाही, नाही नाही नाही काधीक का घालायचं नाही सांगु काय तुला कारण त्यांन टेस्ट बिघडते
ओके चालेल मग मी का गरमच पाणी वापर
हा गरम पाणी घातलेस की पूर्ण चांगलं हलव हलव त्याच्यानंतर न काय करायच सांगते त्याज्यात चमचा वेलचीपूर टाक वेलचीची. पुढ एक चमचा टाकायचा. सुगंधासाठी आणि अर्धा चमचा जायफळ टाक. जायफड जास्त. वापरायचं नाही. वा जायफळच प्रमाण जर खिरीमध्ये जास्त झालं तर झोप खूप येण्याची शक्यता असत म्हणजे झोप प ोड जायळ ना त्यामुळे जायफळे वापरायच नाही. आणि तुला ड्राय फ्रूटस. सांगितले ना काजू, बदाम. पिस्ता त्याच्यामध्ये तू आणि म्हणजे ऍड करू शकतीस तुला आणि काय काय पाहिजे ते तू वाढवू शकतीस म्हणजे अ खारीिक म्हण. खजूर घाल. खारीक. घल. अ पण घालू शकता. तीस तू.
ओके काय पण मी नेहमी हा म्हणजे मी सगळे ह. फ्रुट युज करून. ू प्रोसेस म्हणजे पहिलापासून. सांगित तशी मी ट्राय, पण आपण ती शिले हे कसं करणार आपल्याला? म्हणजे किती? म्हणजे कसं? म्हणजे मला सांगू शक तेच का लास् त्याच.
अजून काय कर माहिित आहे. का पूर्ण अस त्या का केली आपण जरा असं लिक्विड टाईप मध्ये पाणी घालून किती पाहिजे तेवढा अजून म त्या झाकून ठेव एक पाच मिनिटं त्याला उकळीू दे उकळल्यानंतर बघायच म्हणजे अस किती हे झालं कारण आपण गहू आपण सगळ शिजवल्यालच घालि मग काय करायच? दूध तुला पाहिजे असेल तर दूध घालू शकतेच. नाही तर आता कोण कोण काय करतेय आधी खीर देतात आणि नंतर त्याच्यावर दूध घालतात. आणि खर मला नाही तशी आवडत मी काय करते ड दूर टाकते आणि दुध तक ना लक्षात ठेव आ कीर आपली ख खूप गरम आहे बरोबर मग दूध पूर्ण थंड टाकायचं नाही दूध फाटण्याची शक्यता असत त्यामुळे दूध कोमट फार पण गरम त्याल्या त्यात ते आपलं बोट बुडेल इतं गरम दूध आणि दूध एका साइड न टाकाय हलवाई का साईड ना आता म्हणजे कडवायचं एकदम पूर्ण टाकायचं असं काही करायच नाही
हा म्हणजे थोडं मिक्स होईल असं पूर्ण मिक्स होईल अस
आणि मग त्यानंतर काय करायचं एक परत एक म गॅसवरर का नाही झाकून ठेवायचं चार मिनिट तीन ते चार मिनिटं झाकून ठेव मग तू देऊ शकतेस मग नंतर त्यानंतर झाल्यानंतर आणि तुला सांगते गव्हाची खीर कस थंड होत जाईल तस घट होत जाते
हो हो आणि टेस्टी पण लागते
ह हा आणि मग शक्यतो जितकं गरम गरम दिशील तेवढं चांगली टेस्ट लागते त्याची नाहीतर ज जस ते थंड होत जाईल ना ते तस तस हो मग परत तुला त्या दूध ग वाढवाय लागणार परत दुधच वाढवायचं त
ओके पाणी काय गरम पाणी नाही ओके चालेल म्हणजे तू सांगितलीस ना याची रेस हो हो सेम आता मी नक्की ट्राय करेन मी नोट केले म्हणजे एक एक शब्द म्हणजे जो मला वाटेल हे माझ्या लक्ष लक्षात राहणार नई प्रोसेस मधे ते सगळं मी केलेला आहे आता जस्ट तर मी आता भिजत घालेन उद्या किरीचा मी तुला फोटो पाठवेन की हे बघ मी बनवलं आहे मग तू खायला नक्की आहे तुला टाइम मिळालांत तुझ्या बिझी वर्किंग मधून काम याल ना तू नक्की ये
हो हो मी नक्की तू मला पाठव कशी झाल्या आणि मला मेन म्हणजे सांग फोन करून कळव की क मी बनवल्या बघ कशी झाल्यात किंवा जर जमल तर मी येईन न चड पण व्यवस्थित बन आणि तुला जर काय म्हणजे प्रॉब्लेम आला करताना त काही समजलं नाही तर मला एका मिनिटात फोन लावायच
ओके चालेल नक्कीच मी तुला फोटो पाठवेन बला हो हो चालेल थँक यू
मग
हा हा
हा